हा लास्टचा कॉल काय हा
हा हा
हा. हा. मग कणी. मग तेच्यानंतर आमचे मम्मी-पप्पा तेनी गेलेलीत. कधी सोडायला ह्यांच्या पतुर नाहीं पूजा अ. बरोबर आहे. पूजा ज्या झाल्यावर काय मुलगीला त्यानी आणायला आलं नव्हतं नाही पप्पाच आम गेलेली. हो तेंचि मम्मी नई स्टॅन्ड वर्ण घेऊन आपल्या पोरगीला गेली. नाही तिथं आमच्या पप्पांना. ये नाही. नाहीतर जा नाही. हा म्हटलंच नाही त्यांनी काय. पप्पांनीच आमच्या उन्हात नव्हतं. सरबत दिलं नाष्टा दिला. आणि सरबत दिलं.
किती झालं तरी ते सासरे आहेत. तिनं बोलाय पाहिजे होतं पप्पा चला घरी
हा मग ते आमच्या आजी वरडत्या. काय तर भांडण असं झालं का नाही. म्हणून दावत्या. माझ्या जावयाला घर पण दावलं नाही म्हणत्या.
हम्. हम.
त्यांचे आले कणी. आमचे मम्मी-पप्पा म्हणा. नाहीतर दादा म्हणा कनी. आल्याशिवट नॉनव्हेज-बिनवेज शिवाय काय करत नाही. आलेत की सग सगळं-सगळ्या गोष्टी अशा. कधी पण येऊंदेत येऊन दोन-दोन दिवस राहत्यात तिचं बाबा म्हणा. तिझं वडील पण जरा ड्रिंक करत्यात ओ. मग तिजी आई भांडून असं सारखं येत्या इकडं. आलेल्या सगळ्या म्हणजे पाहुणचार सगळं असं व्यवस्थित असतो. तोय मग ती म्हणत्या आमची. हा त्याच्यामुळं मग ती आमची आजी कवातरी भांडण झालं का नाही म्हणून दावत्या.
ह
नाही पप्पांची आई इचलकरंजीत हाय. ही कुंभोजात हाय ती मम्मीची आई.
मम्मीची आई व्हय?
हा म्हणजे कनी दिलेलं गाव आमचं इचलकरंजी मम्मीचं.
हा.
मग ते मम्मीला आमच्या भाऊ नाही. आणि बहीण पण नाही. मम्मी एकटीच इकडं आजी पण आमची एकटीच आहे नई.
ह. ह.
नाही मम्मीला आमच्या जरा इचलकरंजीत लैई त्रास होईत होता. बरं मग तिला ते गाव सोडाय सांगितलेले इचलकरंजी. मग त्यांनी ते माहेरात हां मग नवीन आता घर तेन बांधून व्यवस्थित आहे तिकडं. सगळं चांगलं चाललंय बघा इकडं इचलकरंजीत घर होत ते चुलत्यालाच विकलं आम्ही. यावर्षी.
हम्म. हम्म.
आणि जाताना तिकडं घर बांधलंय आणि तिकडलं आणि कशाला मग.
होय. होय.
गबसकी म्हणून. मग असाच एक. आता लहान भाऊ आहे. त्याच्यासाठीच कुठली तरी गरीबाची मुलगी आली म्हणजे त्याचं पण. करून व्हायचं रिकामं. म्हणजे झालं सगळ. तो कणी भैय्या बहिणीला तुम्ही डीपि तेन बघत असशिला की? मी सावळी आहे. अं फोटो तेन नाही काय पूजाचा आमच्या बघिटलासां.
नाही-नाही त्यांचा बघितलाय की.
पूजा जशी गोरी आहे. तसा भाऊ माझा तो गोरा आहे. आणि एक हाय ह्यो थोरला लग्न झाल्याला माझ्यागत जरासं सावळाय हाय. आणि तो भाऊ माझा दे खणा आहे लैई. तो कंपनीत कामाला जातोय. सेंट्रिंग ला पण जातोय. सगळ्या गोष्टी असल त्या करतो. करतोय सोडा तो.
मग होईल की. टाइम आल्याशिवाय कुट कोणती गोष्ट होत नाही ओ.
त्याचं तेवढं एक झालं की झालं बघा. बघायला नाही तेच परवा मम्मी-पप्पांना विषयी मी. मांडलेला म्हटलं बाई बघूस तवर वर्ष जातयच. ते काय लगेच ठरत नाही. लगेच ठरत नाही म्हणून बघुया म्हटलंय.
हम्
आता घर तेन बांधलंय त्याच्यामुळं पप्पा पुढं मागं कराल्यात आता काय तर ठरलं तर
मग यादी मै शादी करून टाकायचं
अगं काय तसं म्हटलं तर पैंजण तर पोरगीच्या कानात तर घालायला पाहिजे पंजंण तरी घालाय पाहिजे ते मनी मंगळसूत्रात वाट्या दोन आणि चार मनी तर घ्याय पाहिजे
होय..
सोनं तर आता झालंय दीड लाखणच हयाच
होय दीड लाखानं
मग म्हण त्यात जरा असं बघत बघत बघायच होय
आपण आपल्या परिस्थितीनुसारच आपण
आमच्या कणी भावजला अवं काही सुद्धा त्यांनी मनीमंगळसुत्र सुद्धा परिस्थितीला लय गरीबं म्हणून काही सुद्धा मुलगी नुसता नारळ दिलत बघा आणि वाट्याने गडबडीत लहान केलेल चार मणी वाट्या ते तिची आईसारखं म्हणत्या माझ्या पोरगीच्या वाट्या एवढ्या बारक्या हायत माझ्या मुगीच्या वाटया एवढ्या बारक्या हायत.
करायचे की आता त्यांचच आहे की सगळं
ह बघा की आता लग्नाला आत्ता दोन तीन वर्ष झाल्यात काय असं माणूस हाय करतील त्यांच ते शेवटी त्यां च होय कणी आपण कायच घातलेल नाही. बाबा जावायला कधी कापड सुध्दा
घेतलं नाही तेवढ्यावर ओळखयचं होत
पोरगीलाच कवा तर गेला तर ड्रेस बीस घेतात्यात तेनी ना तर कधीच नाही आणि
अं बाकीचा रीतीरिवाज काय सोडाच मग
नाही तिला म्हणाय पाहिजे मम्मी गबस म्हणून
हा मग ते आमची आजी जरा केिर मम्मी समजून घेत्या आजी किरकिरत्या आम तीला आधीच्या माणसान पटत नाही त्या अशा गोष्टी बऱ्याच आहेत त्या ऍडजस्ट करून घेतल्या तर हे हाय ओ
होय होय नाही जवाच्या तवा बोलायला पण लागतय वो
होय होय तरी आमची भाऊज आली क नाही सगळं खुरड अस द्या अस कायम पिशवी पिशवी भरून देतात त्यानी पण तिकड जर का त्यांनी पण दुसऱ्याकडे असं गडी म्हणून हायत ओ कामाला मग शेतात टॅमॅटो असू दे म्हणा नाहीतर तिथं लिंबूचं झाड आहे. थांब आहे अजून असं त्यांनी पण आणलं की कव तरी आणतात मग आमची पण इकडन पिशवी भरणार तर बाबा आमची आजी आणि मम्मी काय द्यायल काय? कधी? असं विचारत नाही.
हा हा तीज ती स्वतःहून देतात.
सगळं ती मात्र त्या हिच्यातला बाजार भरून देत ते आपण बजारमधला. आणून ठेवत मम्मी येणार आहे त्या दिवशी आणि सकाळचं तिथे असं म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ऍडजेस्ट कर तो पण त्याने पण समजून घ्या पाहिजेत ओ
होय मण सांगाय पाहिजे त्यांनी घरातली काय मम्मी आजी नको म्हणणार काय? मी असाच मम्मीला एवढ एवढ आणून देणार आहे बघा ही देतो ती देतो म्हटलं तरी त्यांना पण बर वाटते नाही सांगून द्या लागल्या म्हणून ह मन मोकळा असाय पाहिजे ना माणसाांनं मग त्या नंतर तसच ते गैरसमजते वाढत
वाढत जात मग तेच आता आमच्या घरातलंच सांगतो म्हणे मा लग्नाला आठ वर्ष पूर्ण कंप्लीट नवव झालं प पुजाच्या लग्ला पाचव सपून सहावं लागलय कधीच? बाबा हे आम्ही हातान आम्ही एवढ राबतोय शेतात म्हणून आम्ही कधी आमची दयायची म्हणजे आम्ही दिले नाही आम् काय असं सासूस कधी जर तांदूळ म्हणा काय तर असं ते हातने दिलीत रा आम्ही कधी नाही दिलेलं कारण का आणि म्हणार आपल्याला आईला गोळा करून द्यायलात असं पण आहे ना ते आणि भीती हाय का नाही सांगा नाहींतर मी आता एवढं हाय आपल्या लेकीला मात्र भरून सगळ देतात आम्ही एक मुलगी आहे देऊ दे म्हणतोय मागं पण तेवढंच देतात पुढं पण देत्यात देऊद्यात त्यांची मुलगी हाय देणार, पण मी काय म्हणतो दुसऱ्यांना पण
होय, होय करायला पाहिजे. बरं राहु दे काही विकत घेऊन द्यायचंय का आपल्याला आपल्या रानातच पिकतंय कि ते.
ओ, आमची मम्मी कधी हायगई करत नाही. कोल्हापुरातन येताना की नई रंकाळा भाजीची पेंडी परवा जावायला बारक्या बहिणीच्या नवऱ्याला आवडत्या म्हणून तीस रुपयेची दोन अशी साठ रुपयच्या दोन मेथीच्या अं वीस रुपयाची कोथंबीरची, टोमॅटो वीस रुपयच ते लिंबू वीस रुपयाचं असं मला वाटतं दोन अडीशेच बाजार आणलेला. त्यांचं काय हातावरलं पोट त्यांचं काय घरात पिकतय काय सांगा?
बाय. होयच की मग, मग त्यांनी एवढं खर्च करायचा आपल्याला लेक ह्यांनी विचार करायला पाहिजे. कुणी
आणि सगळं असं आणून देतात आणि आमच नाही मात्र, मग आम्ही नाही आम्ही म्हणतोय किती दिवस काय करत्यात करून दे तीथनं पुढं आपलंच आहेे, तवा आपण हे करायचं.
हा तेच की मग, आता गप्पं बसायचं. आता लगेच वाईट होण्यापेक्षा नंतर हायच की
होय, होय मग अशीे हे हायत ओ.
हा, हा तरी पण आता आपल्या रानात भात पिकतोय, नाचणी पिक वरी पिकत्या आपण स्वतःहून दिलेल किती भारी वाटलं. हं वाटतेच. हा होय आणि हरकून दुसऱ्या माणसाला सांगतात ना लेकीनं दिलं. हे केलं
होय, होय. आमची माणसं पण असं कधीच नाहीत अहो कायम समजवून घेतात. प्रत्येक गोष्ट बाबा नाय तर आम्ही गेलो की नाही कायम नॉनव्हेज माझ्या नवऱ्याला कायम नॉनव्हेज आवडत त्यामुळं गेलं की बिर्याणी की नाही मटण शिवाय एक दिवसांआडान मटन दो किती दोन दिवस राहू दे, चार दिवस राहू दे मटन दररोज.
हा.
आणि बारक्यानं काय बासुंदी आणा, पनीर आणा हे असंच चालू असतंय. नाही तर आम्ही आता गडबडीत इथे आमच्या इथ नॉनव्हेज मिळत नाही. आली की डाळीची आमटी कुठं कर कुठं काय कर असंच. आमच्या जीवाला वाटतेय आमच्या मम्मीला असं करून घालावं हे खरं तस पाहिजे न्हव?
हम्म, आपलं चालतच नाही काय
होय.
आप हा आपलं चालत तेव्हा आपण करायचं. आत्ता इथून सुरुवात म्हणायची.
होय.
खरं त्यांना पण सुखाचा दिवस दाखवावं अस आप
वाटतेयच की, मग कुठं मुलींना मुलीं शेवटी आधारच मम्मीच आमच्या माहेर तेच झालंय, आजीचं पण तेच. सगळ्या लहान असल्यापासनं कष्ट कष्ट केलेलं क नई आणि आता कुठे हे नाही ओ, मग आमच्याकडच आल्या तर हावसनं ते पण येत्यात की नई आमचे सासू मम् येत्या कवा तर, मग आणि आलं का नाही असं म्हणजे बाहे आमच्या समोर आमच्या मम्मी समोर तर एवढी गोड बोलत्या सासू की असं वाटाय पाहिजे की बाबा किती माय बाई चांगली आहे. मागं तर म्हणायचं उठायचं सुटायचं आणि सतरादा यायचं इकडं. मग त्यात दोन ले हा माग म्हण सांगत्यात की मला सांगणारे आहेत की
हा मग आता दोन लेकी एकाच ठिकाण आहेत म्हणून येत त्यात वेगवेगळ्या ठिकाणी असत्या तर कशाला आले असतीत. बरं तुमच्यात आलेल पटत नाही दुसऱ्या लेकीकडं
माझ्या जवळ म्हणून दररोज ह्यो भाऊ एकदा जातोय, त्यो भाऊ ही आणखी मनात उठली जात त्या.
मग?
मग ते नाही ते चालतंय ओ, आमचं चालत नाही. मग माझा राग मी एक दिवस माझं चिडचिडपणा होतंय घरात. एकदम एवढा परवा तर आता ती माही म्हणुन हो ति कनई मग जरा मिस्टर दारू पिऊन दंगा करत्यात ओ. म्हणून की नई माहीलाच सांगायचं ले लेकीला तिचे गिझर वर्षी सांगते. ती मी ठरवलेलं आम्हाला आम्हाला उरूस चुकून कधी खाईत नाही. प्रत्येक वर्ष सांग आमच्या मम्मी-पप्पा ना ताईना सांगायचं म्हटलं. म्हणजे नंदुबाईंना ते म्हटले की. दारू पिऊन दंगा करतोय नको-नको म्हटली. आणि तीन त्या दिवशी काय आयडिया करावे म्हणायचं. माझं लाडक्या बहिणीच पैसे घेत घेतो म्हटलीतित. हिक हिकडं आपल्या लेकीला माही कड. जेवाय सांगितलं नाही मग तिकडे बकऱ्याचं मटण एक किलो घेऊन. घेऊन लेकीला गुमानीत जाऊन देऊन आलीत.
कोण?
सासुमा.
होय.
पैसे काढाय लाडक्या बहिनीच म्हणून गेली. आणि ती तिथंन सरळ ते एक किलो मटन घेतलं. आपल्या लेखीला एक जेवाय सांगितलेलं नाही म्हून आज. आणि तिकडे घुमानीत. जाऊन आली. म्हणजे मग दीर कणी. हा मग आम्ही म्हणतच होतो की ह्याच काय काय आमच काय म्हटलं दंगा करन. येऊन जेऊन जाऊदेत असं म्हटलं नाही. ते नाही म्हणजे सांगितलं नाही असं देखावा.
हा. हा.
नाही घ्यायला येतय नाही बाबा. तिला तर कुठं सांगितलेल असं तो म्हणायला रिकाम झाली. हा ते कारण. खर मागा असं. शेवटी गळ्यात पांडुरंगाची माळ आहे त्यांच्या.
होय-होय.
हम्म करायचं तिथंच आणि फेडायचं तिथंच हाय. होय का नाही व्हय. मग मी म्हटलं रक्षा बंधनलायं येत्यात तवा. आपण पण भाऊजो भाऊ सगळे जन येतात तेंव्हा तेना नॉनव्हेज करायच. राहायला या म्हणायच एक दिवस आणि व्हायचं रिकाम.
होय-होय मग तेव्हा हे पण. नंनद तेन येतीलच की.
होय होय ते ननंद बी इकडे येतच नाही. नंदकड भावानेच जायाय लागते.
होय.
हा. अस हाय सगळ. हाय ती. तिचा नवरा तिच्या नंदकड जातोय. असं त्यांचं गाण आहे.